हा
आवाज येतोय ना?
हो येतोय येतोय.
काय चाललंय?
कलरिंग
कलरिंग, ते अजून उरकत नाहीये वाटत कलरिंग?
आ
अच्छा! उन्हाळ्यातले खेळ आठवत्यात का पत्त्यांच खेळायचो ते?
हम्म
मेंडीकोट
चिंचोके, दगडं
हो हो ते काय होतं ते सागर काय होतं ते आपण खेळायचोत?
चिंचोके ना!
नाही चिंचोक, चलस खेळायचोचं पण ते दुसरं काचा पण नाही ते द दगडांसारखंच काय होतं ते दुसरं आपण घेयचो त्यांनी खेळायचो?
पिट्टया
हा पिट्टया करेक्ट. काय उन्हाळ्यात कसा दिवस जात होता त्या खेळण्याच्या नादात कळत पण नव्हतं.
हम
तेच आता मला आठवतं नव्हत मी आ एकीला फोन केलता, ते पत्त्यांच आठवलं मला. काय पत्त्या खेळत होतोत आम्ही, पाच तीन दोन सात आठ. चिटींग करतं होतात ग तुम्हीं. तेव्हा मला आठवतच नव्हतं, हा ते गजगे, गजगे, गजगे
गजगे
ठेवत्यात का?
हो पण ते जास्त नाही भेटायचे तिकडं आपल्याला, ते बिट्टयाच भेटा यच्या त्या झाडाच्या आणायचो आपणं.
त्या बिट्टयांच आठवतं नाही मला आपण कसा खेळायचो सांग ना, कसा खेळतं होतो?
तसंच ना पाच दगडांच्याऐवजी ते बिट्टया घ्यायच्या आणि ते अशे लाकडा सारख्या होत्या ना. बिया होत्या त्या झाडाच्या कुठल्या तरी.
हा बरोबर ये ते खेळाय चो, ए आधी एक झेलायचा मग दोन मग तीन
हम्मम
हाय ना! बरं बर ऊन काय म्हणतंय?
जाम आहे अजून, जूनची बारा तारीख गेली तरी वातावरण सुद्धा नाही पावसाचं.
हो म्हणजे वाटतच नाही पावसाळा आलाय जसं काय मे महिनाचय.
हो तसच वाटतय, म्हणून तर शाळा पण धड स्टार्ट नाही होत ना आर्धी-आर्धी ठेवत्यात.
हो गरमी मुळं हम्म बरोबर आहे गरमी मुळे काय पोरांच तरी काय चुकीचंय शाळेत गरमच होत असेल आणि परत डिहायड्रेशन झालं आजारी पडले तर आणखी पंचायती
हा
हम्मम मग ते विठू दांडू आठवतोय काय आपण खेळायचो
पॅराशूटच्या बाटल्या
हो एक गल्ल करायची ती कुठवर पण लांबवर राज्य घेऊन जायचं होत
राज कुठ्या गावावरच
हो इथपर अर्धी विट्टी
आणि सगळ्यातलं असं घवावरच असायचं बारीक आता ते कधी मोजायचे गावाने
टेबल चौबल आणि मी तर काय करायच काम काटाड्यातून विटी घालत नाही राज त तरच ज वेट गेली त तरच आ तरडात कोणी पार
त्या बाटल्यांसाठी भांडणं असायचे, ते पॅराशूटच्या बाटल्या बाटल्यांसाठी, त्या भेटायच्या नाही तेव्हा.
ते अ एक मैत्री र माझ्या ग्रुपची, ती लय लय खेळायची लय राज्य कुठून पण कशी पण आणायची. आणि तिथून घ्यायला लावायची नाहीतर मग पुन्हा खेळात घेणार नाही म्हणायचे.
ह
ह
धमाल येत होती.
लईच मज्जा असायची पण पहिलं खेळायला.
परत काय ते, सागर, का पाणी डोंगर, का पाणी
डोंगर का पाणीला पण मजा ते खब खाबला पण ल भारी
थाब चेंज करायचं ना पळत ये हो.
हम् ते खेळ कुठे आत्ताचे पोर खेळातताना दिसत पण नाही. ते खेळ सगळे
हा. माहितच नाही सध्या, मोबाईलवर येत ऑनलाइन गेम
हो, क्रिकेट सुद्धा आजकाल मोबाईल वर खेळतात पोर.
चेस खेळतील, लुडो खेळतील, आपण चल
कोणी खेळत नाही. आता पत्ते पण मोबाईल वरच याय लागलेत. आपल्यासारखं नाही.
पत्ते पण मोबाईल वर, चेस पण मोबाईल वर, लुडो मोबाईल वर
आपण आधी कस आरडा, ओरडा, गोंधळ, गल्ली गोळा सगळी व्हायची. आवाजाने, दुपार कळत नव्हती, रात्र कळत नव्हती. खेळताना कोण झोपले म्हणून नाही, काही नाही.
बरोबर.
हम्म, जाम मजा केली लहान असताना.
मग कॉलनीतल्या सहली आठवतायत काय?
हो धबधाब्यानवर जायचं ते
हो जाम पाय घसर, रिक्षा करत टमटम करत जायचं. भिजून, भिजून, यायच पार त्या धबधब्याच्या खाली जाऊन उभं राहायचं.
हो, अंगावर
तरी बरेचण घाबरायची, आपण माहितीय कसं साखळी करून जायचोत एकमेकांना धरत धरत पुढं घाबरत, घाबरत, जायचो पण जायचोतच. हम्म्म, पार धबधब्या खाली जायचं.
ह
मग अजून काय?
झालं का?
हम् भारी आता काय धबधबेन काय पावसाचाच पत्ता नाहीय, उन्हाने लाई, लाई, व्हाय लाग
म्हणलं, हे जेवण झालं.
ह हो जेवण झालं. आज लवकरच झालं. आज काय झालं दळण आणायला गेल भ प नवीनच गिरणीवाला काय आपली ओळख नाही, काय नाही, पीठ संपलेलं म्हटलं, दे बाबा लगेच दळून तो मला म्हणतो नाही नाही एका दळणासाठी नाही गिरणी चालू करणार म्हणे, दोन चार येऊ द्या. म्हटलं बा पीठ नाहीय ते नाही. जमणारच नाही तुम्ही नंतर या. जे दळण ठेवून आले घरी भात केला आणि मग भात आणि आमटी खाल्ली.
हम.
भाजी भाजी आणि भात
नाही म्हणून आता येथून पुढं पावसाळा हे असतो एक दोन दिवस दळण आधीच आणायचं गुरुवार सोमवार मंगळवार बुधवार ह्या तीन दिवसात सवल ठेवून द्यायचे दळणाचे
त आ. आध काहीतरी नवीनच निघत होत आणि त्या आणि ते गिरणी पण आतिच लांब आहे ना चालत न्यायचं पण हेच. ती एकच आहे गिरणी इथं सगळ्या बायका तिकडच जातात तितक्याला
हम्मम.
घरगंडी घेतलेली परवडली इतक्याला आमचा उस्तवर
हो काय.
त्यांचे नाटक आता नाही देणार नंतर नाही देणार म्हणजे एका जणासाठी दोन दोन फेऱ्या माराव्या लागणार ना. जायचं एकदा ठेवायचं यायचं परत जायचं आणायला. परत यायचं आता उन्हाचं बी जाऊ वाटा नाही बाहेर तळ आण आणयला.
हम्म हम्म.
त्याच्या म आता बघू. काय बाई काय खरं आहे तर
तुम्ही राहता तिथं आजूबाजूला नाही काय कोणाकडे घरगं
नाहीय कणाकडच नाही सगळे तिथेच जातात देत नाही. ह काय आपल्याला माहिती पण एवढ्या ओख नाही देत पण नाही ना त सगळे पण आ. शजारी बघते स तिकड घेऊन जात तेव्याला पण आताथे सगळ्यां इकड्या गाड्या आहेत आपल्याला पायाच्या गाड्याने जायच रेपराईट रेपराईट करत.
हम्मममम.
घेऊन उन्ह आणनाच म्हट.
म नंतर येईल ना तुमच्याकडं गाडी तेव्हा काही टेन्शन नाही.
हो मी स आले आले. पहिलं तेच म्हणलं पोरांना बाबा न काय नाही केलं तरी चालायल ते धरणं मात्र आ तेवढं. काम मात्र गाडीवर करा अशी गाडी कुठं नका नेऊ पण तळणाला मात्र नाही म्हटलं. लेवज झाला हात न हात गेला. ते दळण नेलं पण तरी अजून ज्वारीच न्यायचंय अजून तरी पण म्हणलं आता पाऊस बिऊस पडला तर पुन्हा आठ पंधरा दिवस
बघितलं ना असं म्हणजे शहर चेंज झालं की काय म्हणतात ते दळणाचा पण किती इशू होत दुसऱ्यांना सांगाव म्हतील बाई एवढी दळणाची पण चर्चा करतायत. मण ते होतयच तस चर्चा करण्यासारखं
त्या एक तरर गिरणी माहिती करून घ्या.
मग मी जप करते ना तर मला सगळे म्हणतात हिचं काय असतं काय माहिती साख आता दळणाची पण त्या चर्चा करायची गोष्ट आहे का.
करायची गोष्ट म्हणजे तेवढा वेळच लागतय आता ते म्हटलं सकाळी मी बाबा दळण नाही ते म तेवढं तेवढं नाही म्हणला मी म्हटलं अद्या तर मला एका एका रणाला काय चालू करू काय गिरणी मला बत
हा तस असतं ते
दोन-चार तरी येऊ द्या म्हणते मग परवडतेय एका-एका दळणाला उठत बस काय म्हणते मी. बाबा खरे म्हणे.
वेड लागतेय प्रत्येकाच जांगजोड करण्यात. तरच इथं वेळ लागायला लागले.
हो ते आहे सगळीचकड ऍडजेस्ट. ऍडजेस्ट आणि नवीन ठिकाणी अवघड आहे रे बाबा सगळं भाजीपाला शोधात. तो चांगला आहे का बघा.
ते आल्या त्यात मोठ्या शहरांमध्ये जास्त अवघड होत, कोण कोणाला मदत नाही करत.
काही नाही, हा ते आहे, चालते आपला वेळ होत आलाय आता. कॉल बंद करायला. ठेवू. आता फक्त तीस सेकंद राहिल्यात. आठ नाही नऊ. मिनट आणि तीस सेकंद झालेत.
हो काय. हम् ठीक आहे परत.
हा ठेव ना.